हॅलो. हॅलो, हॅलो.
येतो का आवाज?
हॅलो ऐकू येतय काय? हॅलो! हॅलो! हॅलो!
हॅलो!
ऐकू येतंय काय ओ? हॅलो! हॅलो
मला येतोय आवाज तुला येतोय का?
हा हा आता आलं बघा.
हा हो आता येतोय व्यवस्थित येतोय.
हा हा. हा. जेवण नाही अजून तुमचं?
नाही स्वयंपाक झालाय बसायचं जेवायला मुलं येतात मुल आली की बसायचं जेवायला.
होय काय मुलं किती क शाळेला आहेत काय?
हा कॉलेज ला हायत.
कॉलेजला हायत काय कुठ?
आता बारावीला आहे मोठा.
कुठल्या शाळेला जात्या ओ कुठल्या कॉलेजला जातोय ओ?
म्ही शहराच आहे
ओ
तुम्ही असताय?
मी लावलोय तिथं बाजूला लावलोय हॅलो हॅलो मी ग आम्ही इचलकरंजी आमचं तुमचं?
होय आम्ही आहे तुमच्या आसपासच आहे.
होय काय?
च आहे. हम्म.
हम्म हम्म हम्म बरं बरं बरं बघ तुमचं काय आमच्याकडे आता तर तीन दिवस झालं पाऊस नाही.
होय पण आता मा हो आमच्याकडे पण आता नाहीेये.
होय का?
भरपूर झाला या वर्षी पाऊस भरपूर झाला.
हो हो लई झाला पाऊस नाही तेवढं ह्या वर्षी आता झाला नुसतं आठ दिवसात जरा पाऊस झालं.
हा हा.
मग कसं झालंय ना यावर्षी महिनावर जर पाऊस नाही होतच नाही महिनाभर न उशीर झाले उशीर नाही आले ह्यावेळी पाऊस.
हा उशीरा आला.
मग पहिला कसं होतं एक महिना आधी येत होतं स्टार्टिंगला ह्या महिने कसं झालं उशीर झाले एक महिन्या ना पाऊस चालू झाली.
हा आणि कंटिन्यू चालू झालेला.
हो कंटिन्यू झालं नदी पण आली सगळं बुडलं पण आमची इकडच पूल पण मग गेलीत पण आणि तसच. मग आणि यायला आता तर ऊन पडलंय आणि उन्हाळ्यासारखं आणि ऊन पडले तीन दिवस झालं
हो गर्मी वाढली असेल मग परत.
हो हो आणि गरमी वाढल्या मी पल कॉलेज जातो ना.
होय का.
मग ते होय त्याच्यामुळे आणि बाहेर जायचं म्हणजे गाडी वरनं सगळं आणि ऊन लागतय.
हा स्टूडंट का वि है टीचर
मी स्टुडन्ट आहे.
स्टुडन्ट हाय.
आ. मला पण दोन मुलं आहेत, झालं तर पण मी बाळ झाल्यात नी शिकालोय पुढचं शाळा.
हा हा हा होय, मग आता हो हा चांगली गोष्ट
हम्म हम् होय दोन मुलं झालंका नाही मग आणि मी शिक्षण माझं चालू केलंय.
हो आणि मुलं कोण बघत मग, घरात सासू सासरे?
नाही मुलंपण शाळेला जात, एकटा तिसरीला हाय एकटा एलकेजीला हाय. मग सकाळी कसं हाय हाय, सकाळी एक मोठ त्याला मी आवरून सगळं पाठवून देतो, असतो तोपण मग. साडेसात वाजेपर्यंत मी असतो, तो आठ वाजता जातोय. त्याला अंघोळ वगैरे घालतो घालून त्याला जेवण वगैरे काय नाश्ता तेन देऊन सगळं आवरतो त्याचं मग आमचं कसं दोन मुलं मी, माझं मिस्टर आमचा चौघांचा डबा असतोय ना.
हा हा हा हा.
मग ते चार डब सगळं प्रिपेअर करतो, सगळं आवरून रेडी ठेवतो. मग मी साडेसात वाजता जातो.
होय.
हम्म नंतर म त्यो आठ आठ वाजता जातोय त्यो माझा मोठा मुलगापण. मग नंतर त्यांचं पप्पा आणि त्यो असतोय, त्यांनी एकच शाळेला असल्यामुळं आवरत्यात. आवरून त्यांच्यासंग त्यो जातोय. त्याच्यामुळं तेवढं काय छोटा त्याच्या पप्पासंग जातो, त्यांचे पप्पापण तिथेच आहेत ना.
होय हा.
मग पप्पा त्यो दोघं एकत्र जात्यात.
होय.
मग दुपारी त्याच सुटते एक एक वाजता. मग माझं कॉलेज सुटून मी येऊपर्यंत दोन वाजतंय, बसतोय त्यांच्या पप्पापशी. मग येतो त्याला घेऊन मी घरी.
होय बर हायना.
पाठ त्यामुळे बई मग
हॅलो.
तेवढं आहेत त्या मग ऍडजस्ट होतं त्यामुळं बर.
हो हो, हो हो हो. तसंच हाय, तेनी असल्यामुळं तेवढं टेन्शन काही येत नाही हो असतात नाही. एक तास दि एक काहीतरी आमचं एक्स्ट्रा लेक्चर असलं, कुठतर जायचं असलं तर पण उशीर झालं तरीपण असत्यात त्यांनी.
हा.
संघ असत्यात, तेवढं काही प्रॉब्लेम येत नाही. हो एक मिनिट हा, एक मिनिटं जरासं थांबा.
हम्म, हॅलो हॅलो.
हा म्हणजे कशी मोठी आहेत ना मुलं पक्का बार छोटा सातवीला हाय.
होय काय. ह ह, ह ह मो मोठ असल्यामुळे तेवढं.
हो त्यात हा. अकाउंटिंग ऑपरेटर म्हणून करते काम, पार्ट टाइम अस दोन तीन तास असते काम.
हा हा, वर्क फ्रॉम होम काय?
हा. त्यामुळं मग असं व्हय हम्म. आम्ही पण चौघच असतोया.
होय काय, नाही आमची सासू असत्या. स असं असतात त्यांनी पण कामाला जातात, नाहीत नाही काम नसते त्या दिवशी घरी असतात.
हा हा हा.
मग आम्ही अस आमच कसं डेली रुटीन आहे ना इथे. संडेला सुट्टी असत्या. निवांत आठ नऊ दहा, वाजूपर झोपून काढता सगळी.
होय.
तर नऊ वाजताच उडतेय मी, कोण लवकर उठतच नाही संडेला तर. नाहीतर प्लॅनिंग घालता, कुठ ट्रिपला जायचं वगैरे?
हम्म हम्म हम्म आता कस आहेत? लण्यासारखं ठीक, मिरजात आय बघेना का.